हॅलो
हा बोल
हा गला क जवान
जेवण झालं नाही हराडाचं केलं व
गुरुवार असते
हा
हो का
काव हे एका कॉल साठी किती रुपये असतात
आठरा आता दाखवलेलं आहे पण काही तेवढे नाही ना आपण बोलतच नाही तेवढं
नाही काय
ह ह तेवढं सेकंद पाहिजे ना मला क काय किती सेकंद आहे काय महीत
हा
तेवढं सेकंद कमप्लीट केले की मग आहेत तेपण ते काही होत नाही आपण करत बी नाही तेवढं कोणी पटकन ठेवते आता कालपासून मी ना कुठे तुम्हाला केला तर तो त्याच्यानंतर केलाच नाही काही आता मग अशी रजनी ताईला लावला तर त्या काही घरी ने
त्या नंबर सांग बरं मले हा
अट्ठायणो चवतीस त्रेपन्न एक्के चाळीस एका हत्तर मी आता काल हातावर नंबर लिहून घेतले होते घ त्या चेनी कून ताईल लावला त्याची काही वावरात जायला त्या दादा न उचला इशो इशो इशो इशू